हॅलो! ! हॅलो.. हॅलो.. ! हॅलो.. !
हॅलो... !
मुलांना
हॅलो! हॅलो!
हॅलो! हॅलो! हॅलो!
नाही लागती का?
काकू हॅलो
हॅलो...
नाही आहे नव्हं
हो आता येऊन राहिला म
मय
हो हो हा काय चालू आहे
काही नाही आता बसायला फोनची वाट पायण चालू होती
होऊ काय?
हो
हा
झाली का स्वयंपाकाची तयारी?
नाही हो आता सायपाकाला उशीर असते वैभव आला की, लय उशीर असते, आम्हाला दहा बी वाजतेत ओ. हा वैभव येते उशीरा. हा
आम्हाला तर तुमचा पोरगा आता इतके घाई करून राहिले की खूपच निराश आम्ही पहिले अकरा अकरा वाजे लोकं जेवण नाही करत जात, आता नऊ वाजता जेवण करा म्हणतात अन्‌ लव‌ लवकर झोपा अन सकाळी लवकर उठा. नाही दुकान चालू नाही ना बंदच आहे ना.
हावं का? हो ह ना.
ह आणखीन काय चालूयत कामधंदे? कामधंदे काय चालू आहेत म्हटलं?
हा ना हो ना.
हा
हम्म
बाकी झालं का पेरणं झालं? नाही व स्वयंपाक झाला नाही अजून आता करतो तुमचा फोन झाला की म्हटलं, पहिले काकूचा फोन येते की नाही पाहतो मग स्वयंपाकाला लागतो.
हो ना.
ह आता हा फोन झाला आता स्वयंपाकाला लागून जातो. हा. घरात माला मोबाईले रेंजच नाही राहून राहिली. घरात म्हटलं माझ्या मोबाईलने रेंजच नाय राहून राहिली, कार्या एप वरून फोनच नाय लागु राहिला घरातून, बाहेरून करू राहिली मी. नाही ना मग मी बाहेर येलाव ना बाहेरूनच लावून राहिली ना स
हो ना म्हणून त म्हटलं मी लावून पाहायला तिला लागलाच
नाही, मग त्या फोनासाठी मी वर येऊन बसेला.
म त्या उज्वला‌‌ला आलता विचारे मग तिनं, उचललाच असता तर मग काही नाय होत का रे?
अ काही नाही होत, झाला का तू पूर्ण?
आण.
पूर्ण झाला कि झिरो सेकंद दाखवू राहिला कॉल.
आं.
कॉल झिरो सेकंद दाकून रायला का म्हटलं.
कोणाचा,
तुमचा तो,
नाही दाखवले ना मग तीन फोन लालते ना. हो, नाही आता उज्वलाला लावत मी. पण ती आरती करून राहिली तर उचलला नाही मण काही नसती होत ना.
हा काही नाही होत. हा.
हा ना, उज्ज्वला आल तर येऊनच नाही राहिल विचारते होऊन नाही राहिलं तिचं.
हो ना तेच होऊनच नाही राहिलं, मी करून पाहिलं मगाशी, आणखी कि लय जणीच होऊन नाही राहिलं आमच्या आधीच
तीस कॉल आले एखट्टा तिले.
हो तीस आले तेले पण तरी होऊन नाही राहिलं.
हो ना.
हम्म. आता मी फोन लावून राहिली इकडे यांच्या याच्यात रिचार्ज नाही, इकडे मनिषाच्या याच्यात रिचार्ज नाही. तिकडे त्या अश्विनीच्या याच्यात ही रिचार्ज नाही. हम लाग तीत काही फोन लागून नाही. राहिलेत तुम्हाला लवून पाहिलात तुम्हाला लागला नाही शितल ले लागला नाही.
ते रेन मशीन मग चालायचं,
हो ना काय माहित मणते तुम्ही म्हणते फोन लावायच्या अगोदर संपर्क करा म्हणते. तेले म्हटल संपर्कात हा. संपर्क तर केला तुम्हाला, तरी नाय लागुन रायला.
हो ना.
हा.
हाच नंबर आहे पण माझा तो.
हो काय.
हम्म मग जाऊन पाय ह.
तुमचा ज्या नंबर वरुन फोन केला ना तुम्ही तोच. ज्या नंबर वरून मला पहिले, सुरुवातीला फोन केला ना.
ह हो हो.
त्याच्यावरून त्याच्या वरच लावला मी.
हा ना, हा ना हम्म हम्म. मुलगी कुठे असती शाळेत.
पोरगी एक पुण्याले आहे ना, आता एकीच नाव टाक्याच राहिलं आता रजिस्ट्रेशन केल्यावर पाहू किती, क कधी नंब कुठे नंबर लागतेत. आं होय एक, पुण्याले असते.
हा का हा, ती काय खोली करून हाय काय मग,
नाही सध्या माया भावाच्या जवळ ठेवलं, तिले आठ दिवसान जाती न माया भावाजवळ ठेवलं तिले,
ह असं.
हा तर मग करून करून देतील, ना आता आठ दिवसान तिला जातील.
हां ना काय करत होती. मग ती,
अ पॉलिटेक्निक करून राहिली ना,
हा असं,
हं,
लाईनीच आहे पुण्याले,
आ.
लाईनीच आहे ना पुण्याले लाईन.
आणि मोठी.
ते मोठी आता तिथं पॉलिटेक्निक पूर्ण झालं.
हां अस.
तर तिले बीई करायची आहे आता ऍडमिशन घ्यायची आहे बीईला आता पाहतो कोण्याव कॉलेजले नंबर लागते कोण्या नाही.
हा ना हा ना.
हा ज्या कॉलेजले नंबर लागला. ते आपलं कॉलेज,
हा हा,
हम्म,
उद्या मिटिंग आहे काय?
उद्या मिटिंग हो बाई मिटिंग आहे वाटते उद्या काही मेसेज पाहिला नाही बरोबर, पाय तुमी डबल करतो चेक, पाय तो म्हटलं करतो चेक मॅशेज.
हा ना हो, हम्म,
तिथंच ध असा मसा, पोरगा का कुठे एकटे राहिला ग
पोरगा घरी हाय पोरग आणायला नाही आठव्या वर्गात हाय.
हा आणि त्या बाई व. -
ते पुण्याले जायलात.
हो काय.
हम्म.
हां.
ते माझ लाईने सासरे आलेते ते याच्या पुोरीच लग्न झालंत.
हां
मला लायन्या सासऱ्याच्या मुरीचं लग्न झालं ना आमच्या घरी.
हां.
हा तर ते लग्न झालं तेईले घेऊन गेल्या म्हणत घेऊन जातो मी वहिनीला म्हटलं न्या.
हो ना माझच्याक कने आवाज लहान आहे येतच नाही आवाज.
हो त्याच्यात आवाजच कमी येते कि आपलेच आवाज कमी आहे.
हा ना. हां हां.
हम्
हम्म. म्या ह्यातलं काय सांगू बाई स्वंयपाक- बियंपाक चालू हाय तर हा हुं केलाय नंतर फोन हा.
हां.
मी आता उज्ज्वला च्या घरून आली मग तिकडे गेल ती.
काय नंबर घेतला काय हिच्या जवळून. मले सांगत त्या काकू मोठ्या काकूला लाव म्हणत फोन. म्हंटल मोट उज्वला काकू म मोठ्या काकूचा नंबर नाही म्हंटल माझ्या जवळ तर देतो म्हणत
हा मग आ तिच्या कडचा नंबर आणला त्याच्या कड होता मग तो नंबर. हम्म.
हम.
तुझ्या घरी कशी आहेत लोक?
हो काय बरं बरं. अ बाई गरजुन राहिलं बाई. हम्म.
आ.
फोन येऊन राहिलाय चा पट करू का मग तो.
करा कट करा.
ह.